हॅलो. हा. बोलाना ताई. हो. काय सुरू आहे.
काही नाही. आता चहा ठेवला.
चहा ठेवला का?
हो. आता तू काय बाहेर जाते ना कुठेतरी?
हां.
हां. इकडे तहसीलवर वगैरे चाललेय वाटते? हो. ऑफीस- वरून आले दुपारी पण.
हां. हां.
जरासा आराम वगैरे केला त्यांनी.
हो ना. कशी आहे आता तब्येत?
हो. तब्येत चांगलीए आता. पण तेच- कशी अशक्तपणा वगैरे राहतेच थोडाफार.
हो ते त आहेच म्हणा.
हम्म.
हम्म. काय म्हणते तुझे मम्मी पप्पा?
मम्मी पप्पा माझेे येऊन गेले ना आता एवढ्यात.
हा. बड्डेच्या वेळेला आले होते ना ते?
हो आले होते यांना भेटायला. पप्पाला काही भेटणं झालं नवतं त्यांचं. ते म्हणे मग मी भेट घेतो म्हणे पप्पांची. तब्येत वगैरे कशी आहे? ते विचारतो म्हणे. माझ्या ताईचे सासरे पण येणार होते. त्यांच्या सोबतच. पण त्यांचं काही येणं झालं नाही. ते काहीतरी काम- हो इथून जवळच आहे तीस मिनिटाच्या याच्यावर.
हो. मंगळूरपीरला.
हम्. जवळचए. ते म्हणे आम्ही येतो म्हणे भेटायला. पण त्यांचं काही काम आलं म्हणे अचानक त्या दिवशी. तर मग- पप्पा म्हणे आम्ही जाऊन येतो म्हणे भेटायले. विचारून येतो म्हणे कशी येत? तब्येत वगैरे आणि यांचा वाढदिवस पण होता त्या दिवशी.
हो ना.
हा. आणि ते प दोन्ही झालं मग काम. भेट पण झाली आणि वाढदिवस पण झाला.
हो ना.
हम्म. काय म्हणता मग? तब्बेत वगैरे चांगली ए तुमची?
सगळं चांगलं आहे बाई. व्यवस्थित आहे. काय म्हणते सपना? बाईची तब्येत कशी आहे?
हो. त्यांची पण चांगली आहे तब्येत. आता हे वातावरणामुळे चालू आहे जरा अस सर्दी खोकला.
हो. ते तर वातावरण चेंज झालं ना आता.
हे आता पाणी वगैरे चालू आहे ना
हम्म
खुस राहते ते
हो ना
ते वेदर चेंज झाला की होतेच ते गळा खरखर करणं
हा मधुरा कुठ क्लासला गेले. न हो अच्छा.
हम् त्यांचा लॅब चालू आहे ना लायब्ररीला जातात ना ते
हो ना तिकडे जाते ना मै मास सोबत जाते ना
हो दोघी जणी जातात ना सोबत
हम्म
ह एकीला दोघी सोबत असल्या की जाता येते मस्त आणि जवळच आहे ना तो विकी दादा सोडतात त्यांना
हा
हम्म सोडतात पण अनतात पण
अ काय माहिती महिमाने पेपर दिले होते तर काय झालं काय माहित माझ्याकडे आले होते ना ती
हो त्यांनी पेपर दिले होते ना औरंगाबादला होता वाटत त्यांचा
हा काय लागला नाही का रिझल्ट अजून
नी अजून लागला नाही म्हणते काही अजून टा टाईम आहे म्हणजे एखादया महिना रिझल्ट लागेल त्यांच्या हम्म तो आल्या होत्या त्या घरी तुमच्या सांगत होत्या मला मस्त आहे मला सर्व
हम्म
हम्
तुम्ही या ना आता एखाद्या वेळेला सगळेजण
हो आता आमचा चालूच आहे विचार यायचा आता यांना आहे ना घरून आता काही आता येऊ कसं हे बाहेर होते तर मग येता येत नाही ना एकदम
हो ना बरोबर आहे
हम् आता कसं येत येईल तर यांना कुठून पण चालते काम करायला तसं ऑनलाईन वर्क फ्रॉम होम असल की कुठून पण करता येते मग आता येत येते आता हे जरा असं पाणी वगैरे कमी झाला पाऊस कि मग येऊ तिकडे यायचच आहे ना भेटायला मम्मी म्हणे ना आपण जाऊ म्हणे
हा
हम्म आता तुम्ही कधी येणार आहे इकडे
आता यावर्षी तुमच्या महालक्ष्मी कॅन्सल झाल्या नाही तर महालक्ष्मीलाच असते आमचे चक्कर
हो ना महालक्ष्मी उलट महालक्ष्मी मध्ये छान वाटते मस्त म आली होन मागच्या अशी माझ्या आई पप्पा पण म्हणत होते किती मस्त करतात म्हज सर्व मिळून सगळे असे एक एकत्र येतात म्हणजे असं वाटत नाही म्हणे की महालक्ष्मीला साठवण्यां लग्नच आहेत का
हो हो करमते आम्ही तर माहित आहे का वर्ष जर संपलं ना तर पहिले कॅलेंडरमध्ये महालक्ष्मी कधी येते ते पाहतात
हो ना मस्त वाटते ते मी आली होती ना तेव्हा बघितलं न मी पण असं पूर्ण दिवस असा पटकन गेला असं वाटते की बापरे किती पटकन
आमचेच तर तीन चार दिवस कसे जात काय कळतं ही नाही.
असं वाटत नाही अजिबात कि गड्या असं वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप कामं राहतात.
काहीच नाही काहीच नाही वाटतं आणि सपना ताई पूर्ण सांभाळून घेते ना बरोबर.
हम्म म्हण असं काही वाटलंच नाही हा ते हे करा करंजा फराळ वगैरे करा असं वाटते ना क ती खूप करायला लागते ना गड्या महालक्ष्मी
हम्म काही नाही सगळेजण मिळून केलं ना काहीच वाटतं
हा सगळेजणी मिळून असते की असं उल चांगलं वाटते मस्त करायला इकडे आपण सोबत सोबत आहे आपण हे पण करू ते पण करू अजून वेगवेगळ्या सगळ्यांच्या आयडिया
हा आणि कसं वेगळं वाटतंय महालक्ष्मीच्या पिरियडला
हो त्यांनी ते कावडच्या याचं मस्त केलं होतं काकांनी त्या मागच्या वर्षी
हा हा मागच्या वर्षी ना या वर्षी करणार होते ना? श्रावण बाळचं करायचं होतं.
हो ना या वर्षी पण करायचं या वर्षी तर चालूच होता विचार की आपण मस्त करू पण कॅन्सल झाला या वर्षीच्या
कॅन्सल झाले यावर्षीच
हम्म जाऊ दे आपण विचार करून ठेऊ पुढच्यावर्षी काय करायचं.
काय करायचं आम्ही तर नेहमी म्हणायचो की आता आपण आता स्वपना ताई मी अमृता आम्ही आता आमच्या सुना आल्या की बस आमच्या सुनाच सगळं करतील असे स्वप्न पाहायचो आत शुभमची यायची राहिली फक्त
हो त्यांचेच राहिले फक्त आता
येऊन गेली आता दुसरीची वाट पाहाण चाललं.
हो ना त्यांची हो सांगितलं होत मला त्यांनी पण ती काही नती म ना मुलगी विचार जुळत नव्हते म्हणे त्यांचे दोघांचे हम्म ते कसं समजून घेणारा माणूस असला की टिकते बरोबर
हो ना समजून घ्यावच लागते ना सुरुवातीला
नवीन नवीन समजून घ्यावच लागते मुलीला पण समजून घ्याव लागतं. ते जरा असं हम्म हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा ऐकू येतो का?
हा हा येतय येते बोला ना
अमृताचा कॉल आला होता मी उचलला नाहीे ऑटोमॅटिकच उचलल्या गेला.
हो का ते क्लिक झालं असेल बहुतेक.
काय माहिती मी काहीच नाही केल तव
हो का नाही तो आला असेल त्याचा मला पण आला होता. कोण त्यांची अनिव्हर्सरी होती ना काल. हा त्यांनी लावला होता त्यांना फोन.
हा हा!
अ त्यांनी काय उचलला नाही ते हे होत्या ना त्या जेवण वगैरे चालू होतं म्हणे.
हा हा!
मग नंतर त्यांनी केला त मंग मी मेहंदी लावत होते मंदीरा ताईना. तेव्हा पण नाही बोलल्या गेलं मग. तेच म्हंटलं त्याच्या मुलींना पण समजून घेतलं पाहिजे पहिले, पहिले.
नाही मुलींनी कस समजूनच घ्यायला पाहिजे आता आम्ही पण सासरी चालो ना आम्हाला तुम्ही. तुम्ही तरी खूप सुखात आहात, तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नव्हते, आम्ही तर किती समजा आमची आताच्या मुलींना काहीच त्रास नाहीये सगळं तुम्हाला वेळेवर मिळते, आम्हाला तर म्हणजे असं नातही झालं आम्ही सगळं नवीन रूपांतर केलेलं आहे ना हे आता.
हो ना पहिले जुन्या काळच्या वेगळच होता ना जरास.
हा काळ वेगळा होता, नाही पण मामा मामी खूप चांगले होते हं! ह मामी मामी खूप हा. सपना ताईची सासू खूप चांगली, मामी आमची दोघींचे पट ल आणि सपना ताईने खूप केलं बरं मामीच. मामीला प्यारलेस हो ना मामीला प्यारलेस झाला. होता ना मामीच जागेवरच केलं सगळं.
हो का हूं तेस म आपण केलं तर आशीर्वाद लागते.
हो ना आशीर्वाद, त वैष्णवी पण बघ ना छान आहे एकदम. म्हणजे मन मिळाले पाहिजे, विचार मिळाले पाहिजे, तेव्हाच ते हे होते ना.
तेच त दोन्ही दोघी जणी टिकून घेणाऱ्या असल्या कि जुळते मस्त सर्व व्यवस्थित.
आणि आपण कस माहेरी असल त थोडंफार त सासरी पण असो माहेरी होतच असते, आईसोबत हे होतेच ना आपलं.
आपल्या आईसोबत पण होत असते आपलं थोडंस.
मग ते चालूच राहती आणि ते असलं ना खट खट्टा मिठ्ठा तेव्हाच मजा असते बरं.
हो ना तेच त ते होतेच ते होतच असतात, ते म्हणतात ना. ते काय गडया ते नियम आहे तो निसर्गाचा. ते होतातच पण ते काय नाही बोलून फिरून आपण परत एकत्रच येतो.
येतो ना.
हो! त्यांना असं वाटतं की कशालाच बोलायचं जाऊद्या राहुद्या.
नाही सपना ताई एकदम मस्त आहे विणून. दादा खूप मस्त आहे, आमच्या सोबत एवढे चांगले राहतात ते.
नाही त्यांचा स्वभाव छान आहे, मस्त दोघांचा पण.
दोघांचाही मस्त आहे, सजेल तर बिचारा खूपच भोळा महादेव. सजेल महादेव आहे.
हो ते त आहेच शांत एकदम नही ते पण. बोलत नाही कोणाला कामाशी काम.
नाही नाही तो बोलतच नाही कोणाला आम्हाला महालक्ष्मीला आल होतो किती जीव लावतो तसा एक पण फोन करत नाही बर का पण खूप छान असा स्वभाव खूप मस्त आहे त्याचा
हा ते असे फोन वर येचावर तेचावर नाही बोलत
नाही ना
हम् माझ्या समोर असले कि मग कोण हे का आता बघू हो ना आता हे यांच्या सुट्टीचा दिवस असला की येऊ आम्ही
हा या तेवढंच एन्जॉय होते
हो फिरण होते बघण होत
इकडे घृष्णेश्वर आहे ना जवळच आहे ना घृष्णेश्वर घृष्णेश्वर जोतिर्लिंग आहे ना
हो
हम्म आणि भद्रा मारुती पण हाय
हो का
हा
हम्म होन आलेच हो आले तर फिरण फिरता येत मस्त माझा भाऊ पण आहे तिथे औरंगाबादला
हो का कुठे
तो कुठे आहे रूम करून आहे तो त्याच लॅबच करते तो पण
हो का
बँकेच चालू आहे तयारी
अच्छा
हम्म तर तिकडेच करते तो पण
हम्म हम्
हम काय चालूय मग अजून
काही नाही बस
संध्याकाळची असेल तयारी काय बनवायचं
हो आता वैष्णवी बनवेल काय बनवायचं तर हम्म पिऊला नेमकच क्लासला सोडून आले मी
हो का कोणता क्लास
ए ते खाली घेते ती मॅडम सगळे मुलं अ छोटे छोटे म्हटलं पाठवून पाहू हिला पण
हम्म हम्म
हम् गेली मग
बसते का मग
हो बसली आज फ फर्स्ट डे
हो का
हा हो म्हटलं सवय लाग ते आपल्याला सोडून पण राहते मग तेवढी
हो थोडासा एक दोन तास जरी राहिले तरी मग थोडशी समोर सवई लाग शाळेत गेले की नाही तर पहिले त पहिले एकदमच पाठत होते तेंव्हा जास्त रडत होते ना लेकर.
हो ना.
हं, लगेच ते म जास्त हे होतात. अशी सवय असली जराशी दूर
हा हा.
कि मग कसं काही वाटत नाही त्यांना पण.
हो तिला यावर्षीच टाकायचं होतं पण व - वय नाही बसत ना. तीन वर्ष कमप्लीट पाहिजे म्हण हा. मग बोलते सगळं बोल
हो, मला सगळं बोलते ती मला असं वाटलं की तीन वर्ष पूर्ण झाले काय ते?
नाही नाही सगळं बोलते आणि एक तिला कधी कधी ना एवढी आठवण येती सजेलची, की झोपेतून उठली की